हॅलो.
काय चाललं?
हॅलो. हा बोल ना.
झालं का स्वयपाक?
हा. स्वयंपाकच चालूय ग. तुझ तुझा झाला का?
माझ झाल्या पोळ्या करायची बाकी. भाजी झाली माझी.
काय काम चालूए का ना?
काही नाही ते आद्रक काढली ते वेचायचं काम चालू आहे. तुमचं काय काम चालू आहे?
नाही. आजकाल सोयाबीन टाकली प-
हा. उगाली का हो पहिली पेरले चांगली? काही उगाली चांगली. पहिले पेरणी झाली असेल ना तुमची?
पहिल्या झाल्या पण मग ते पावसामुळे राहिली होती. आठ दिवस झालेते तिले टाकायला आणि अर्धी राहिली होती. मग आज बी शेतात गेलो न पाऊस आला.
पाऊस आला थोडी दाबालेन झाले.
पेरतासा.
हा ट्रॅक्टर न पेरली. एक वावर तयार व्हायचाय आणखी.
हम्. हा का? अन पोर कुठ जातात शाळेत?
पोर ते विद्यालंकारला जाते हो. तुमचा प्रणव?
तो यालाय डॉक्टर बेबी चव्हान.
ते अंतरवा ते खांडे पिंपळ गावलं का?
लंय.
हा हा
म्हणजे तो हॉस्टेललाच होता. तो सहावीला गेला- कारण की ते हॉस्टेलला होता. पण आता अपडाऊनचं करेल त्याचं आम्ही.
हाव का?
हम्म. अ रायला राहतो. पण मग मोठी दिदी होती ना? तिच्या सोबत कोण नव्हतय येताना. पचास हजारचा होत तो बाई. आपण मग तो आता हिथं खुलतारला जातो ना?
कोणता
इथं सो समोर होता तो अकरा इला होता पण मग त्यांना आता ऍडमिशन चेंज केलं मग येत दोघ बहीणी तेही टायमाला आपण राहतो न राहात घरी
हा ती पुत्नी पण एक तुमची टाखल
हा ती हे पण
कितीवीलाय कोणती
टिचवतीला आहे
हा
दोन काठ.... शौरील काठ शौरला.
हा तिची किती फी? कोणती ना?
हिला डॉक्टर बीबी चानला
हा
तिची स साठ हजार रुपये.
हा शिक्षण चांगलं असा ना तिथ?
हा शिक्षण म्हणजे त्यांना पन्नास मार्कांच्या पुढचे लागत आहे ना?
हा का?
ह त्यांचा एकदा पेपर घ्या त्या. मग ते मार्क्स पडल्याच्या नंतर त्यांचं नाही तर मग तस ऍडमिशन नाही. विचारते मग... हा हं निखिलच आहे. बरेच आहे ना, आपल्या गावातून
हा
आमच्याच पहिले आम्ही डोक्यात घेतले. हा भाजीपाला नाहीत आता स पावसामुळे द ई नव्हती. भाजीपालां ते काढायला
हा
हा
स्वयंपाक आवरला?
स्वयंपाक चालू आहे, ते पोराला आहेय ना ते कोथिंबिरीचे लाडू खायचे होते. चालू दमादमान आता
हं बर अरे तुमच्या जावां नाही करेल काही ये
आ?
तुमच्या लहानेनी खोललेले आहे ॲप?
खोललेले आहे ना. हा ते ना खोललेले तेच चालू आहे. आता सध्या
इकडल झालं ते
हे केलं झालं ते चालू आहे, आता दोन्ही पोरी, आक्का लाडू वळु राहिला काही चालू आहे आमचं बी
हा...
ये काही बसल्या येऊन बसले त्या सांगित्या
हा हा
हं
तो प्रणवना चांगला हुशारा आसन मग
हा त्याच म्हणजे कशस टेन्शन नाही, त्या त्याच्या मानाने ना तो त्याची भरपूर प्रगती
हो का?
हं कारण की त्याला काही आपल्याला एवढा वेळ नाही राहत अभ्यास घ्यायला.
हा
तर सांगात एवढं उ झालं पाहिजे, त्याच्या मानांन अक्षर जर जायचं पाहिले ना लय छान अक्षर हे पण मी त्याला कधीच चांगलं म्हणत नाही. कारण की चांगलं म्हणलं ना, आणखीन ही करत्यात ते पोर बी
हा आमचा भैया पण हुशार आहे बरं का त्याचा पहिलीला पण तिथं म्हणजे वर्गात एक नंबर आला होता. दुसरीला पण सिनियर के जी ला पण आला होत होता. आणि आता म्हणजे दिवाळी दिवाळीच्या अगोदर त्याला पंचेचाळीस टक्के होते हा. पंच्याण्णव होते दिवाळीच्या अगोदर नंतरचे शहाण्णव झाले ते आता.
त्याचा ऍपकसमध्ये ते अँपकॅस म्हणून हे ना त्याच्यात पण नंबर आलेले आहे आणि आता त्याच म्हणजे पहिला हे संपलं का लगेच टेस्ट चालू होऊ जाती ना तर त्याच्यात पण चांगले मार्क्स म्हणजे दुसरा नंबर आला त्याच्यात आता.
हा आज झाली हा आ मुलाची हा आज आमच्या मुलाची होती.
अन आपूण कुड एवढं. आपण कुठं एवढं म्हणजे घेत नाही ना आपल्याला अभ्यास घ्याला पण एवढं
हा. ती त्यांची पप्पी भेटली होती हो मला एक दिवस.
कोणती?
चालू खेडीची.
हा आत्ता हे त्या माझ्या.
हा ती म्हणत होती माझी भाची म्हेनती पण, तुमचं नाव काय सांगित तूला कोण बाई पण म्हणलं बा तिक इकड अंजली म्हणते म्हणलं.
माझं नाव मनीषा म्हनली असन ती.
हा आणि मग तिने समजा मुलाची तिची ओळख सांगितली म्हणलं हा आमच्या घरा पशीच राहते म्हणले तिकडे त्या खाली.
हा कुड आलति ती?
इथं ति पूजा नाही का गोरखची तिची नणंद हे ना ती तिथं सवासनी कार्यक्रम होत्या मग मला सांगितलं होतं मी स्वयंपाकाला त्या गेलते तिकडं.
हा हा
म्हण भेटल्यावर सांगा म्हणलं सांगन बाई. आता असंच गाडीत जात
नाही नाही आता हेेत तरी टाइमपास आपल्याला आहे बोलण. काय चाललं काही नाही असं कोण रिकाम बोलायला, हे सार माहि
आ मग ते कॉल चालू हाय ना.
हा म चालेल त्यातून नेले म कोणी बोलणार कोणीच बोलाय नाही बेश ले स्वयपाक चाली सारं चालू हे.
हा मग माझ तसचं चालू हे पोरं पुढे आहे मी इथं स्वयंपाक करायले.
ह तिला फोन येला होत ती जाईल इथून उठून पण मग मी बसेल इथं त्यांना सांगेल शांत बसा.
हा. त्यांना हे कार्य ॲप् येईल का? कोनाचं हे?
तो चालन चालन का ना काही एवढं सांगत नाही मला पण चालेल तिला पास
हा का मी घेतला आंटी हा हा
आण तिकून घेतला मी नंबर म्हणजे त्यांच घरचा असेल म्हणलं मी अगोदर सांगन मग कॉल घरी
हा.. नाही नाही ल तर मग सवयपाकत चाल हे लतो बोल म्हणलं जऊन द दोन् चालू आज पावसामुळेणून त्यावसा पणाल टय म.
आणि ते कुठं हा काम सोडून बोलले जातं काम होत. जवन नाही होतो ह. तिकला बटायच्या आवरात काय पेरलं जाऊ?
सोयाबीनची.
हम.
आज तिकडेत जायला होतो ना आजलेला आम्ही जायल होतोले रस्ता खराब होईल हो टॅक् तर ना.
बाई ते जायला नाही यायला ना काही गाण होती बी.
लांबिले आहे ना गेल्या वर्षी जाद्रक ठेल होती काय?
हो तेी ठेवेल होती पण लई सडली ती.
पण भाऊ चांगलाय नादरिकिला.
आमची दहा ना दिली आमच म्हणजे दहा पंधरा. कोटलता नाच होऊ गेला वर चि खडली चडली होती. आता तर आमही ठेवली असती ना आमही चार दिनचते राहिली.
आणि यावर्ष नवीनने लावली का.
नवीन लावली ना सात क्विंटल लावली आमी नवीन,
कांदी काही होते काय.
हा कांदे होती कांदे ठेवली काही काही दिले.
डडेले.
हम्म चाळीस पन्नास क्विंटल दिले तीस पस्तीस क्विंटल ठेवेल. त्याला आमला जागा नाही होऊ ठेवायला. पण मी येणे आणि शरणचे एक वैद्याचे.
हा
छोटी चाळी होती ना त्याच्यात ठेलेली.
कांद्याला चांगला व्हावे ना
हा आ दोन दिवसांनीी साजेेत म्हणलं देऊ आता पण मग हे उघडाानच नाही. आणि त्याला थोडस गन पडून म्हणजे बाहेर. थोड ना मग नंतर चाळी भरल मग थोडस बार लागत कोल्ड. एखादा दिवस बाहेर निस नाही उऊन पड्या मग बसल्या जाईन नंतर मध.
हा मण जमत ना खराब पणले उरली त.
सोडू राहिले त.
हा उन्हामुळ काय काण जास्त तापमान होतं ना.
ह्यावेस जास्तच तापमान होत नाहीतर आद्रक एवढी सडत नाही कधीच.
सल काळे्या पाणीवररलायल काय्रे पदा.
हा काय पाण्यावरच नाही हो.
हम्म.
तुम्हाला एक पाणी घेणे भरपूर.
हा आहे ना.
ह.
असं का चालूच राहत थोडं थोडं ते.
हा.
चालू तर ठसला होता.
आणखीन कोणाचा नंबर असेल तर पाठवा मग मी देईन तुम्हाला कोणाचे आले तर.
अन पच. आंटी तेसतानाग.
ते सणाचा नंबर नाही माझ्याकड.
हा का?
आणि ती केल तर म्हाला मग मी कर म्हणला आणि तू थोड्या वेळ
आणि बघ त्या मग माझी चुलत जावंय त्यां सगळी ना. ते तिकड ते कृष्णा म्हणते नाही का?
यानतदायत्याग.
नाहीर.
ते तिकडे नाही का दारून ते नाही का पीत
हा हा हा हा हा
अच्छा
त्या करतील तुम्हाला तुम्ही करा त्यांना
हा जात आता काढलं आपल्या यांच्यात भरपूरच नाही हो पण मग त्यांचे आले नाही ना
कोण आले कोणच नाही आले तेवले ना आप
हा आता म्हणंद भ ये काल हा कल्पना आहे मंदबाई आहे त्यांचे आले नाही ना आणखी. इकडे पूजा ये, गीता ये, पण त्याचे आले.
कशामुळे?
जाय मि मग माझे नव्हते येल दोन तीन दिवस झाले तेव्हा माझी काल रात्री आली.
रिप्रेश करून बघा ना एकदा.
मी डिलेट केलं होते ते ॲप त्याच्या नंतर आले होती.
हा मग तेच झालं असण
मी दोन्ही मोबाईल वर करेलये.
आ
हा धंदा पहिले वेळेस लई स्टारटिंगला पण आता नाही होती ती त्यांच
ह आता नाही सल वाट ना मग ते ऍप डाउनलोड करून घ्यायची ना
म्हटला तर हे बघू करून याला भेटले तर ठीके नाही भेटले त परत
हम् बाकीचे आवरले का शेतातली काम
आद्रवर तयार करायचा आहे त्याच्यात पेरायचं आणखीन पण आज पाऊसच नाही उघडाला
ती हलो आपण लावेली थोडी त्याच्यात गवत व्हायेल
ते निदायला पण भरपूर आलय बाई आता आमचं बी. तस चालू पण पोहशक पोहशी ना
बाई आता लगे असे बेडगच भरले. बरा अस होईन त्याच्यात डवरे बी चालणार नाही
नाही ना.
हम् हम्
बाकीच्या वेळेला आ
भाजी झाली असेल.
हा भाजी झाली. हम्
सकाळी लवकर गाडी जाते पण त्यांची
कोणाची?
प्रणव ची त्यांची
मग काय नाही म ते सव्वा सातलाच जात तिथे त आतापर्यंत डबे होयल राहतात त्यांचे
ते लहान लहान पोर आहे थंडीच
चैनी पॅन मग जर शिक मंग लांब जायला लागत ना म्हणजे सवय लागली सारी लागती त्यांना तरी नुस